हा बोला की
हा तुला मेशो वगैरे खरेदी करायला आवडत तय का? काय किंवा खरेदी करते? हा मेशोचा हा.
अ आता मी परवाच केलती बघा अ किती. अ चार पाच दिवसाच्या पाठी माग. केलते काल आलं माझ पार्सल ते आता नवीन आलंय बघा स्टेटलाईन मशीन अ हेअर डायर पण होते आणि प्लेन पण होतेय.
हा हा म्हणजे बघून माहित आहे, हा.
ते केल ते
हा ह आहे
पाचशे एकतीस हो आहे की, पाचशे एकतीस रुपयेच आहे ते.
हा हा कोणत्या ह्याच्यावर मागवलेलं ते? मेशोवर.
हम्म छान आहे प्रॉडक्ट ते.
मेशोवर म्हणजे असं डुप्लिकेट म्हण किंवा असं. हे काय नाही ना रिस्कीय वगैरे काय नाही ना तिथं आपण जे मागवले ते येऊ शकतय.
हा येते आपण ड्रेस जरी मागीत-मागवलं तर ते व्यवस्थित येते फक्त काय फिटिंगमध्ये जरा असं चेंज होते.
हा ते कसं आपल्याला हा तस थोडंफार होणार खरं.
हा आणि हे काय इलेक्ट्रॉनिक वस्तू मागवलं कनी
हम्म हा हा, त्याची गॅरंटी वगैरे काय वस्तूंची.
अ ते त्याच्यावरती असं म्हणजे गॅरंटी म्हणजे काय नस ते पण व्यवस्थित असते ते म्हणजे चालवायला पण व्यवस्थित असते आणि मी. अ किती आता एक वर्ष झालं त्याच्या एक वर्षा पाठीमाग. अ स्टेट लाईन. मशीन मागवलेलं ते अजून आहे तस आहे नीटच आहे.
होय काय किती वर्ष झाली त्याला.
त्याला एक वर्ष झालं बघा कम्प्लीट.
होय काय हा, मी आम्ही कधी. खरेदी करत नाही म्हणजे कोण म्हणतय म्हणजे बदलून येते किंवा अस रे रिकामं खोक आल ते मधी झालेलं ना तस थोडे हा. होय आमच्या इथं समोरच झालेलं.
होय मग ते लगेच आप पण समजते की आणि मग लगेच रिटर्न करायला पण आहे की तिथं ऑप्शन.
हा ऑप्शन आहे कारण ते काय परत केलंच नाही वाटत, तिने काय झालं आणि परत काय कॉल केल्यावरते कंपनीनं काहीतरी असं वेळ हे केलं वाटतं.
होय
हा तो माणूस परत आलाच नाही ना मग त्यामुळे मा राह दे म्हणले काय लय हे कराय पण आहे चांगला आहे. प्रोडक्ट वगैरे त्याच्यावर बी आता भरपूर माझ्या मैत्रिणी पण भरपूर खरेदी करत्या त्याच्यावर
मी पण करत तोयकी
हा
भरपूर, खरेदी करते, त्याच्यावर मी येतय व्यवस्थित येतय, हम्
किंमत पण आहे, व्यवस्थित किंमत आहे, पण जास्त असं आती जास्त ताशी किंमत लावलेली नाय तस
न्हाय, नाय ते, फ्लिपकार्टवर जादा आहे बघा?
हा, होय, त्याच्यापेक्षा याच्यावर, दहा रुपये- वीस रुप याचं कमी
हा, होय
मेशोवर, खरेदी करायला, आहे व्यवस्थित, खरं आणि कलर पण म्हण, मुलींचे ड्रेस, मुलां
हम्, कलर आहे तो येतोय, म्हणजे आप पण जे मागवले ते कलर येतोय, फक्त फिटिंगमध्ये चेंज होतय, एवढंच
हा, त्यम प्रत्येका, आता त्यांना काय माहित असणार आहे, आपली म्हणजे हे वगैरे त्यामुळं, जरा थोडंफार, आपल्याला ऍडजस्ट
होय हो, हो, ते आपण जिथं, एक्सेल टाकलेलं असलं आन म ते एक्सेल अवे्लेबल नसलं, तर आपल्याला डबल एक्सेल येतय.
येतय हा
हा, असं येतय, म डबल एक्सेल आले, की आपण, फिटिंग करून, घेऊ शकतोय ना?
घेऊ शकतोय, होय
हम्म अवेलेबल असलं तर, ते हाय ते टाकल्यावर, टाकलेलापण येत. त सिलेक्ट केलेलं, होय अव्हेलेबल नस तरच जरासं चेंज होऊन येतय
हा मग, तू ड्रेस वगैरे, घेतेस काय ऑनलाईन?
ऑनलाइन ड्रेस घेते की?
हा, हा, हा, वैणी पण, खरेदी करत असतील मग?
होय, त्यांच मीच करतोय.
ह, ह, ह, ह
हम हं, मीच करत असते. परत आमची, दीदी तेनी, साड्या खरेदी करतात मेशोवररती. म्हणजे, असं हलक्या -बिलक्या पाहिजेल असली तर च्या हो, आणि काटापदराच्या पण करतात असं, कलर जर चांगला वाटला तर, हं आणि हाय तसं येतय तेे
हा, नाही आहे, मी पण बघितल होतं, एकदा
हम्म
अशा म्हणजे व्हरायटी वगैरे भरपूर असतत्यात का एकाद दुस दुसरा ड्रेस, आपल्याला, त्याच्यामध्ये भरपूर कलर पाहिजे असले किंवा डिझाईन पाहिजे असत, भरपूर असते होय
भरपूर कलर पण असत्यात, परत न आणि आपल्याना, फेक आलं तर, आपण रिटर्न करू शक तय, तिथं ऑप्शन असतय, हम्म
अ, पहिला कसं, नवीन- नवीन असल्यामुळं, ते एवढं काय माहीत नाही, नाय समजलं नाही ते त्यामुळं, जरासं हे झालं
हा, म, आणि ते एकदा काय तर, असं झालं का नाही आपल्यासोबत, परत
नको वाटतय, हा तसं होतय खरं, धाडस च होत नाही नाय परत हे करायला.
तसं वाटते
हम्म
हा
आणि काय म?
अजून काय नाही बघा, आता पावण्यात करा वाजलेत तुम्हाना झोपायच असल ना?
हा, झोपायच हाय मला तेवढा कॉल होऊ दे, आहे आता, हा पाच कॉल करायचे आहेत?
हा
एका व्यक्तीला, तुझे चार हा माझे चार झाले ना?
आता झाले नाही अ, तुमचे दोन झालेत, माझे दोन झाल्यात हम्
असं, रील गॅप
हा, हम्, अब म वातत तुम्ही दुसरीकडं करणार काय? हा
हा, आता नाय, मी उद्या करणार आता काय नाय कॉल करू शकत, आता वेळ पण झालीय भरपूर आणि आहे दोन दिवस, बघू या आधी
हो, आज एकोणतीस आहे ना?
होय, होय तुझ्या मैत्रिणी आणि कोण असल, तर मला नंबर देऊ शकतेस, किंवा तू त्यांना कॉल करू शकते, त्या मला करू शकतात
हा, हा, सांगते की मी आ, ते गुरुपुर टाकाय लागलेत बघा
अ, हाय काय नंबर?
होय, होय, नंबरच हेस लिस्टच टाकलेत बघा मी पण त्याच्यामध्येच शोधाय लागली, मग मैत्रणीणं दिली मला शोधून हल्ली म्हजे कसं, लेडीज हाये कळायला कळलं पाहिजे ना? हम् म, ती जरा माझ्यासाठी सेफ्टीच ठेवता
हा-हा -हा -अ -ह, ह, ह, ह हा, हा, असू दे, असू दे, तुमची फ्रेंडशिप चांगली असू दे. ह -ह -ह -ह नाही आता, एवढं कोण कुणासाठी करायला बघत नाही, नाही आता, जग कुठं, कुठलं कुठं गेलय?
होय, नाही आम्ही मैतरणी असंच हाय कायम हम्म, आम्ही एकमेकाचाच विचार करतोय.
चांगलंय चांगलंय.
हम्.
आता मला पण हे कार्यावर काम दिलेलं ते पण माझी मैत्रिणच आहे.
हा हा हा.
दहा विची मैत्रीण आहे माझी आम्ही अजून सोबत आहे. झाली पंधरा वर्षे झाली.
हा. ती कुठं राहत्या?
ती राहते कोल्हापूर मधेच आहे.
हा.
हम्म.
हम् हम अं पण छान आहे कार्यावरती काम करायला.
होय होय किंवा पेमेंटच सुद्धा म्हणलीस तरी पेमेंट पण अडकत पेमेंट वगैरे काही आपल्याला प्रॉब्लेम येत नाही व्यवस्थित आपला टास्क व्यवस्थित आपण कंप्लीट केला की व्यवस्थित आपल्याला पेमेंट वगैरे सगळे व्यवस्थित होते.
हा, तुम्हाना टायपिंगच पण आलं असेल ना.
हा टायपिंगच आलेला ऑडिओ आलेलं. हा परंतु क कथा वगैरे सांगत होते सगळ्यात पहिला कथा आलेल्या.
हां.
ते कथा वाचायच्या त्यांच्यावर प्रश्न प्रश्न विचारले जाते त्यांची उत्तरे वगैरे लिहा ते पण केलेले आहे.
हा हा ते छान वाटते असं म्हणजे.
होय आणि त्या कथा पण एवढ्या छान होत्या की नाही म स्त वाटत वाचायला तेन असं आपल्या जीवनावरल्याच अशा कथा होत्या किंवा प्रश्न पन्नास प्रश्न वगैरे असायचे ते आपल्या जीवनावर आपल्या हे ह्याच्या बद्दल असे असायचे.
होय.
किंवा असं काय पण विचारावं कोणते अवघड प्रश्न विचाराव असं काहीच नाही आपलं दैनंदिन जीवन कसं आहे. आपण रेग्युलर कस राहतोय. आपल्या आजूबाजूचा परिसर कसा आहे.
हां हां.
आणि आता मेन म्हणजे आपल्या मुलींच्या बद्दल.
हां.
मासिक पाळीच्या बद्दल सुद्धा त्याच्यामध्ये प्रश्न होते आणि एवढं त्यांनी छान असं त्याच स्पष्टी स्पष्टीकरण सुद्धा ते कथे मधन एवढं भारी सांगितलेलं की नी
हा.
प्रश्नांची उत्तरे पण लगेच येत होती नाहीतर होय बाबा विचार करत बसूया कथा वाचल्या आपल्याला उत्तर येत नाही असं काहीच असं नव्हतं व्यवस्थित होतं.
हां.
काम केल्यावर छान वाटते कार्यावर.
हो. मी आता हे जॉईन केल्यापासन तरी छान वाटालय.
हा हा हा.
वेगवेगळ्या ओळखी व्हाय लागल्यात नाही.
हा नवीन नवीन ओळख होते नाय.
हा.
ह त्यांना आपण जरी काय करत असल ते आपण पण त्यांना सांगू शकतो. तोय किंवा आपल्या पण हा.
ह आपल्याला बी माहिती मिळत्या जरा.
माहीती मिळत्या भरपूर व्हय आणि याच्यामध्ये पण भरपूर भाषांचं वगैरे सगळं काय काय भरपूर आहे. भरपूर भाषावर काम करायला भरपूर असं काय म्हणजे तुला काय पाहिजे ते सगळं कार्यावर मिळू शकतय. कशाची पण माहिती असू दे सगळं मिळू शकते.
हा हा. हम्म.
तुमच्या वहिनीला सुद्धा म्हणजे ऍड केलीस तरी चालतय. ती पण करू शकते ना याच्यावर काम. तुम्ही तिथल्या तिथं घरी काम केलंसा तरी चालते कॉलिंग केलंसा तरी चालते.
हा हा ते एका घरात दोन जण करायचं नाही म्हण.
हा पण तिचं नाव वेगळं येणार ना तुझं नाव वेगळ येणार.
हा.
आणि अंतर ठेवायच आपल्यामध्ये बोलण्यात.
हा अ ते क नाही तुमचं टायमिंग झालंय बघा. आता उद्या बोलूया.
चालेल चालेल गुड नाईट हा शुभप्रभात. शुभ प्रभात नव्ह गुड नाईट.
हा गुड नाईट र शुभरात्री. ते जादा बोलाय लागलोय ना. त्यामुळ ते झोपेचे टायमिंग झाले.
ठेऊ काय हा.